हॅलो?
हां बोल,
कार्य अँप मधून बोलाले,
हा हा बोल,
काय करतेस.
कायं नाही बघा संकष्टी जरा, तयारी चालू आहे संकष्टीची. हराळी निवडायचं खोबरं. मोदकासाठी हो.
तु पण करतेसं संकष्टी.
अंगारकी तेवढी करते.
अ हा हा.
तु करतीसं,
होय माझ्या असते रेग्युलरची
अम्ही सगळ्याच फ्रेंड्स करतेत,
हा हा मी पण आधी करत नव्हते, सोड आता आताच करते.
अ आणि ते कॉलेज वगैरे असते ना, त्यामुळं सुट्टी वगैरे असल्या तरं चालते. पण कॉलेज वगैरे असलं कि मगं ते दिवसभर नाही जमत गं. लांबचा प्रवास वगैरे.
भूक तेन लागत्या.
भूक लागत्या प्लस असल्या, ह्या दिवसात वगैरे भूक लागते खूप. ते कंट्रोल होत नाही, बाबा मला काय तेवढां आहे आधीच तब्येत माझी कशी आहेत. तुला माहिती आहे.
हम्म. मला पण कंट्रोल हो कंट्रोल होत नाही खरं, आता धरले ना. मधीच सोडता येत नाही.
होयं म्हणूनच मगं मी, अंगारकी तेवढीच करते बाकीचे कुठले नाही आणि हरतालिकेचा उपवास पणं. असतोयं.
हम्म मी ते काय बाकीच तसलं कायं नाही, करत सोड फक्त संकष्टी एकच असते. हा तो उपवास.
हा ह, मी गरुवार पण करत होते पहिला. पण ते जरा तब्येत बिघडल्यानंतर, तर औषधं खाल्ली मगं ते मोडलाच ना, औषध खाल्ल्यामुळे.
हम्म हम्म.
ते गोष्टी जेवढं असतात, जे मेन तेवढं करते.
हम्म हम् मगं, आज कॉ तुमचं. कॉलेज कधी पासून चालू आहे!
कॉलेज आता ॲडमिशन करून आले मी. पण सगळे म्हणतयत, कि सोमवारपासून जाऊया ह्या,
हा हा मगं चालू झालंय कॉलेज?
म्हणजे कॉलेजच टाइम टेबल, वगैरे पाठवले सोड या म्हणून. पण ते को ना अजून हॉस्टेल वगैरे हॉस्टेलचे ऍडमिशन्स,
हम्म हम्म.
मगं त्यामुळं काय ते आल्याशिवाय आम्ही, जाऊन तर कायं उपयोग मगं. सगळे मगं एकदमच जायचं, म्हणतोय बघूया आता- सोमवारपासून आले तरं जायचं.
आमचं पण आता ॲडमिशन करून आले. आता बघू. कधी चालू करतात म्हणजे अजून सरांना विचारलेला आम्ही कधी चालू करणारं आहे. मगं आजून मीटिंग काय घेतलं नाही म्हंटलं सगळ्या टीचरांची आमचं पण करतील ये एक मंगळवार बुधवार पर्यंत
हो आता झालंच ना जून जुलै आला.
होय मग तेच की आता टायमिंग झालेच नाही
हम्म परत सिलेबस वगैरे कवर होत नाही आपल्यावर सगळं प्रेशर येत तेे स्टडीच वगैरे
आणि आता त्या आता आणि आपलं लास्ट इयर असते त्यामुळे मग लवकर संपवतात.
हम् आणि प्रोजेक्ट वगैरे पण असतात ना
होय. त्यामुळे तर सिलेबस अवघडच आहे.
सिलेबस प्लस प्रोजे
हम्म त्यात आणि दिवाळी येत्या त्याच्या सुट्ट्या असत्या. होय स आता सुरुवातीच तर थोड्या दिवस सगळे महिने सुट्टतच असतात.
सुट्टी होय झालंच की आता गणपती येतोय. तोपर्यंत दसरा त्यात लगेच दिवाळी. ते मध्ये मध्ये आणि एकाद दुसऱ्या दिवसाचेच ते रक्षाबंधन वगैरे
गणपती हेर रक्षाबंधन असते पर्वतनी आषाढी एकादशी आली आता
होय.
सगळां आलंच हळूहळू तू कसं मग हॉस्टेल वर राहतेस काय घ
नाही रूम रूमर राहते मी
बाहेर काय.
हा बाहेरच्या
हॉस्पिटल वर नसतेस.
नाही हॉस्टेलवरर काय नाही आहे.
का कॉलेजला
आहे पण हॉस्टेलवर काय नाही राहत म्हणजे माझा भाऊ पण असतोय तेवढ पण सांगलीतच मिळाले.
हा.
मग दोघं पण आम्ही एकत्रच राहतो.
होय होय बरं पडतेय ते
आणि हॉस्टेलच पण कस भाडं त्यां पण जास्त असत मेसचा खर्च पण भरपूर असतोय.
हो आणि एक तर एकदमच द्यायला लागतात ते पैसे
हो.
आमच्यातले पण आहेत. मी पण का नाही या सोडं हॉस्टेलला मी अपडाऊन करतोय.
खतरा त्रास होतोय बई अपडाऊन.
काय करायचं मग आता घरात नाही म्हणतात हॉस्टेलला आणि बाहेर रुम घेऊन राहण्यासारखा तिथला आमचा कॉलेजचा एरिया पण नाही आहे.
ह तू युनिवर्सिटीला आहेस ना व्हय
होय.
तिथं सगळं हेच हाय.
कॉलेजच घी एरिया ह हो आहे सोड दुसरा आपण आम च्या कॉलेज डिपार्टमेंट पासन पण तिथ सगळ ते आणि इंडस्ट्रीयला एरिया लागते परत थोडं आणि
हुं हुं
त्यामुळं काय नाही जमत ते काढायचं कसं तरी एक वर्ष परत काय आणि त्यातलं पण हुं आणि काय कंटिन्यू रेग्युलर काय जायचं नाहिय सोड मला. मी साईड बाय साईड दुसरं काय तर करत बघायचं म्हणालोय कॉलेज
ह व्हय कायतरी मग तेवढंस जॉब तेन भेटतय का बघायचं ग?.
होयच की, आणि काय अस पण लेक्चर वगैरे आमच्या कॉलेजमध्ये होत नाहीत. व्यवस्थित
मग शिकवत वगैरे तेन नाहीत.
शिकवत्यात सोड तस काय नाही? असं नाही पण कधी कधी, की आपल्यात कसं आमच्या या हित ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला कसं होतं? लेक्चर म्हणजे घ्यायला जर टीच टीचर्स अवे्लेबल नसले, तर लवकर मेसेज टाकत होते म्हणजे कॉलेजला यायच्या अगोदर आणि हॉस्टेल वगैरे नस ल्यामुळे सगळे तिथलं येऊन जाऊनच होतं ना जवळची गावची होती. त्यामुळे
हा हा.
तर लवकर सांगतच नाहीत.
मग ते जाऊन हुं. तसं झालं की, मग ते लई कसतर हुतय?
होय मग आमचं मागच्या वेळी दोन मागच्या वेळी कि दोन चार वेळा तसंच झालेलं. विनाकारण लवकर उठ. उठून आवरा, जावा आणि परत तिथं जाऊन लेक्चर नाही काय नाही? मग लॅब मध्येच कि बसायचं. तसं कॉलेज आणि जर रूम वर वगैरे हॉस्टेल वर वगैरे असलं, तर येऊन बाकीच दुसरं तरी काहीतरी करता
ह् ह्यासाठीच रूम कराय लागतय, हे डाय डी एम एस सी ला तेन हेच सांगत नहीत असं कॉलेजला, गेल्यावर मग सांगतात. लेक्चर कॅन्सल आहे ते.
ते अवघड व्हतय ना सगळं
आणि एकेककदा तर मग अचानकच, अर्धा तास आधी मेसेज करतात नऊ वाजता लेक्चर हाय.
हुं मग ते आम्ही जायचं मग तेवढा वेळ आमच वेस्टच होतोय सग गळं विणतात. आणि इथ नाही पण ग जवळ घेतलं असतं, म्हटलं तर जवळ कुठं नाही.
हुं हू असू दे घे युनिव्हर्सिटीच भेट तय. झालं की एक वर्ष काढायचं कस तरी मग तुला आता जॉब अस कॉम्प्युटर बेस्डच असेल की?
होय जॉब तेच की कप्युटर रिलेटेडच की,
हुं मग हिकडं आपल्या इकडच्या भागात कुठ तरी भेटतय काय बघायचं तेवढंच?
बघायचं कसं काय काय आता अजून तर,
हुं खर हे अस कॉलेज असल्यामुळं, फिक्स करता येत नाही ना. त्यांनी अचानकच बोलवतात कधीतरी?
कंपलपलसरी असत्यात
हा. आणि मग जॉब ला कस तसं कसं सांगून चालणार ना, सारखं सारखं सुट्ट्या पण द्यायला पाहिजे.
नाही तेेच आता बघितलंय, मी आमच्यात होत. ते स फस्ट इयर वाले फस्ट इयरला असताना
हुं
पण त्यांना ते काय व्यवस्थित मार्किंग इंटरनल मार्क पण भेटत नाहीत चांगल
हुं हू
त्यो एक प्रॉब्लेमच हुतय.
मग तेच की एक पण धड होत नाही म्हणूनच माझं मग कोड पडते.
होय.
आणि काय?
काय नाही ब मग सकाळपासून काय कामातच आहेस.
होय आता नाही दुपारी जरा झोपलेल सोट दोन चार दिवस झाल जरा दगदग. चालय त्यामुळे जरा तब्येत पण हे झाल लागत वाटायलागली.
हम ह!
म आता संध्याकाळ या आज शुक्रवार त्यात आपला बाजार एक असतोय.
हम्म!
आणि त्या ती माझी मम्मी वैभर शुक्रवारची पूजा करते ती एक असत्या.
मग तुम्ही दर दर शुक्रवारी पूजा करताय?
होय दर शुक्रवारी पूजा करायला लागते.
म्हणजे एक एकजण कसं करतात त्या आधीपासून शुक्रवार करतात आणि एकदमच ते हे करतात ना.
नाही ते ह्याची पूजा कथा वगैरे वाचायला लागतेच कि, दर शुक्रवारी. म्हणजे माझी मम्मी तर अस कर. होय मम्मी करते. त्यावे माझी करते.
हम्म हम्म
हम्म!
नद ज्या वेळेला ते सगळ कशीतीन पूजायच.
कळशी नव्हे. ते हे असते वैभव लक्ष् वैभव शुक्रवारची पूजा वेगळी असते ग. ते सोनं वगैरे श्रेयंत वगैरे पुजायचं असते. तस! तुमच्यात फोन केला नाही काय कधी?
जगपती लई आधी कितीतरी दिवस एकदा मम्मी केलेती म्हणायला म्हणता. मला काय आठवत नाही.
माझी मम्मी लग्नाच्या आधी केलीती. त्यानंतर आता कले.
हम्म हम् मला काय आठवत नाही सो. आणि मी कोणा
त्या तिकडे पायपावर म्हून टाकले चालपा चालपाेत होतवर भरून. ठीक आहे. हा हा चालेल.